हॅलो अ बोला काय चाललंय नमस्ते काय चाललय बोला.
काय नाही बघा निवांत चहा पाणी झालं?
हो चहा पाणी झालं आताच.
तुम्ही काही जॉब वगैरे करता का?
नाही मी घरीच आहे अ जॉब करायचं म्हणजे कसं मुलांकरता मग वेळ देता येत नाही. आणि घरातलं पण सर्व बघावं लागतं जॉईंट फॅमिली आहे. मग त्यामुळे मला नाही जमलं कधी जॉब करायला.
पण इच्छा आहे.
इच्छा आहे अजून पण हो. बघूया पुढे बघूया पुढे कधी वेळ मिळेल तेव्हा मग किंवा मी घरात बसून तरी ट्राय करते आहे कुठलं तर म्हणजे अस काम वगैरे हा वर्क फ्रॉम होम वगैरे मी अप्लाय केले आहे दोन तीन ठिकाणी मग आता बघायचं मग जे आपल्याला जमेल त्या पद्धतीने कराय च बाहेर केलं तर कसं आहे मुलांना पण वेळ द्यायचं होत नाही त्यांचा अभ्यास वगैरे पण बघावं लागतं. आणि अ बरच स्ट्रगल होत म्हणजे आपण स्वतःच पण म्हणजे
नाही आपण स्वयंपाक करणार, जॉब करणार घरात सासू सासरे वगैरे असतात सगळ्यांना सांभाळून जॉब करणं जमेल?
हो नाही जमत आणि अ म्हणजे द असं हजबंड वाईफ दोघच असेल तर ते अ कल शक्य आहे पण घरात सासू सासरे आहेत आणि हो हो आणि सकाळी उठल्यापासून मुलांचं टिफिन वगैरे करायचं. आणि मग दुपारी सर्वांना जेवायला द्यायचं नाश्ता त्याातच
स्वयंपाक दिवस त्यातच जातो शॉब कसं करणार. खूप इश्यू होतात पोरांकडे मेन दुर्लक्ष होतं आपण बाहेर पडल की पोर मग पोरांची ट्युशन राहते पोरांकडे लक्ष द्यायचं नाही त्यांचा होमवर्क आला किंवा ते मोबाईल घेऊन बसतात ते काय बघतात त्या त्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत मग असा सासू सासरे पण संध्याकाळ झालं की ते पण टीव्ही लावून बसतात मग पोरांचं भविष्याच विषय आहे ना पोरांच आपण बसल्याशिवाय पोर आजकालची अभ्यास करत नाहीयेत आणि आपण बाहेर हा हा आप आणखीन आपण बाहेर पडल्याशिवाय घर भागत नाही.
ते पण आहे हो. एकच वे पुरुष काय करू शकतो ना मुलांचा च आजकाल शिक्षण आहे.
महाग आहे स्कूलच फीज हा स्कूलच फीज जेवढं आहे तेवढं ट्युशन फी ट्युशन फीच झालं पुन्हा हॉस्पिटल आलं सासू ससऱ्यांचे खर्च वगैरे सगळं चालं त्यामुळे हे आपल्याला बाहेर पडावंच लागणार आहे. आणि बाहेर पडल्यावर पण खूप प्रॉब्लेम आहेत आपल्याला पण येणार आहेत ऑफिस बघावं लागणार पोरांना बघावं लागणार सासू सासऱ्यांना बघावं लागणार स्वयंपाक पुढ प्रोग्राम वगैरे असलं की तिथं पण जावं लागेल. स्कूलचे मीटिंग असतात ते अटेंड करावे लागेल एकच व्यक्ती काय काय म्हणून करणार आहे.
हो बरोबर आहे ते पण.
मग आणखीन काय?
हम्म. काय नाही बघा महिलाने सक्षमीकरण म्हणजे करावं म्हणून ति स्वतःच्या पायावर उभं राहणं पण तेवढंच गरजेचं आहे आज आपण मुलींना त्याकरता च शिकवतो की ते त्यांच्या पायावर उभं राहूदे कारण पुढे लग्न झाल्यावर भविष्यात त्यांच्या समोर कोणती परिस्थिती येईल ते आपण सांगू शकत नाही.
नाही सांगू शकत नाही सांगू शकत पोरींना शिकवायचं आपलं अर्धवट झालं असल शिक्षण किंवा आपण कुठल्या तरी कारणाने जॉब करू शकत नसेल पण पोरींना असं आपण नाही बनवायचं की ते घरातच राहतील चूल आणि मूल एवढंच ठेवायच जरी आपण करत असल तरी पोरीना नाही करायचं पोरीना त्यांच्या पायावर उभा करायचं. मुलगा आणि मुलली ह्यात अजिबात फरक करायचा नाही दोघांना समान. अजिबात फरक नाही आणि प्रत्येक मुलीला ना कराटे अ हे शिकवलंच पाहिजे.
हो ते स्वसंरक्षणा करता गरजेचच आहे.
च आहे कारण वेळ कुठली सांगून येणार नाहीये ती एकटी असली तरी पाच पोरांशी ती एकटी लढू शकेल एवढी आपली मुलगी सक्षम पाहिजे की त्याला उत्तर देऊ शकेल. तरच आपण आप आपल्या पोरीना सेफ ठेवू शकतो आजकाल किती काय काय वाढलेलं आहे किती फ्रॉड करताय. लोकांचा काय भरोसा नाहीये. कुणाच्या घरी पण आपण पोरांना ठेवू शकत नाही. एक तासाभरासाठी जरी आपण लेकरांना कुठे ठेवून गेलो मुलींना वगैरे तर सगळ लक्ष आपल त्या पोरींकडच असत. काय आपली पोरगी घराकडे एकटीच आहे. कस काय होईल म्हणून. आणि कधी आज न उद्या आपल्याला कुठ ना कुठ जावच लागत. जॉईंट फॅमिली आहे ते एख त्यांनी बर आहे. पण आपण काही करू शकत नाही. प्रत्येक गोष्ट करायच असेल तर सासू सासऱ्यांना विचारल्याशिवाय पण आपण काय करू शकत नाही. आणखीन काय?
काय नाय
आणि महागाई इतकी वाढली की, हे आपल्याला बाहेर पडाव लागणार आहे. घरी आल्यावर सगळ्याच गोष्टींच मॅनेजमेंट हे करावच लागणार. सकाळी लवकर उठाव लागणार. आपल स्वतःकडच स्वतःकड आपण दुर्लक्षच करून टाकतो. आपल स्वतःकडे लक्षच नाही. आपल जगण राहून जात. आधी प्रॉब्लेम होते म्हणून आपण पैशाचा किंवा इतर काही गोष्टींचा प्रॉब्लेम असतो. तिथ आपल जगन राहून जात. लग्न झाल्यावर सगळे बंधन आपल्यावर लादले गेलेले असतात. त्यामुळे जगन राहूनच जात. पुर पुढ जाऊन पोरं मोठे होतात. तिथ पण आपल जगण राहून जात. म्हणजे एक महिला ना स्वतःच्या मनाने कधी जगू शकत नाही. आणि घरात स्वयंपाक बनवताना ना सुद्धा पोरं काय खाणार आहेत. सासू सासरे काय खाणार आहेत. नवरा काय खाणार आहे. ह्याच गोष्टी तेच त्याच्याच आवडीच्या भाज्या आणि तीच आपली आवड अस म्हणून ती पुढे जात असते. कधी ती स्वतःच्या आवडीची एक भाजी सुद्धा बनवून खाऊ शकत नाही. का? कंटाळा आलाय जाऊ दे, जे आहे ते आपण खायच. मग ऑफिसला जाणाऱ्या बायकांच म्हणजे लेडीजचा काय प्रॉब्लेम असेल हे आता तुम्ही समजू शकता. हा काहीच करू शकत नाही आपण पोरांचे ऑफिसला गेल तरी पण आपण पोरांचे लाड फक्त बाहेरच्या वस्तू आणून खाऊ घालू शकतो. पण स्वतः बनवण्याची हिंमत तेव्हा नसते. कारण ऑफिसमध्येध्ये एवढ वर्कलोड झालेल असत. घरी आल्यावर किचनमध्येध्ये जायला सुद्धा जमत नाही. अस वाटत की, बसल्या ठिकाणी कुणीतरी एखादा चहाचा कप आणून द्यावा. आणि आराम बसून आपण चहा प्यावा अस वाटत असतय. पण
हो तस होत नाही ना. तस शक्य होत नाही. कारण माहेर माहेर आणि सा शेवटी लग्न होईपर्यंत मुलीला आई वडील सगळ आई मम्मी सगळ जागेवर देत असते. पण लग्न झाल्यावर तस नाही होत. तिने स्वतः किचन म
त, बनत नाही. नाही नाही सासू ही कधीच कुणाची आई बनू शकत
आणि तिने स्वतः किचन मध्ये उभं राहिल्याशि शिवाय अ तिला काहीच म्हणजे कोणत वस्तू मिळणारच नाही ना.
चूल पण नाही पेटणार आपण स्वतः उभारल्याशिवाय. आणि आजकालचे पोर कसे आहेत. प्रत्येकांना वेगवेगळ्या आवडीन असतात. मी तेच खाणार. हेच खाणार. जाऊन आल्यावर आपल म्हणजे पोरांकडे एकंदरी दुर्लक्ष होणार. जर आपण ऑफिसला जरी जायच ठरवल तरी पोरांकडे दुर्लक्ष होणार. अस आपण जस वेळ द्यायला पाहिजे तस
तींमध्ये मग स्री स्वतःच्या तब्येतीकडे पण तिज. त लक्ष द्याचं होत नाय म्हणेज या. सगळ्यांमध्ये मदतीने स्वतः करता पण थोडा वेळ काढ पाहिजे थोडा वेळ योगा के पाहिजे. किंवा अर्धा तास तरी पायी चाललं पाहिजे थोड वेळ तरी तिने स''--'' स्वतः करता लक्ष द्या दिलं पाहिजे.
नाही नाही आधी लग्नाच्या आधी आपण सगळे स्वप ''--'' रंगवलेलं असतात की लग्न झाल्यावर आपण असं करू तसं करू असं इकडे जाऊ फिरायला तिकडे जाऊ. पण ती संसारात अशी बांधली गेली आहे ना किंवा गुंतली आहे ना. कि तिला स्वतःसाठी असं काहीच वेळ नसत. तर कुठल्याच गोष्टीला वेळ भेटत नाहीयेत फक्त पोरांच नवऱ्याच. चं सासू सासऱ्याचं येवडंच तीच तीच्या त्याचं गोटीन कडे कल असतो स्वतः. त्याकडे ती कधीच लक्ष देत नाही त्यांनाच आई बोलतात ना.
हो ते तर आहे. आ काय नाही आणि जॉईंट फॅमिली अस. त्याने कस होत घरातून बाहेर पडायच लवकर होत नाही. आणि जॉब करायचं म्हटलं तर ते तर शक्यच नाहीे.
नाही ना. सगळ्यांची परमिशन घ्यावे लागते ना सासू सासऱ्यांना विचारावं लागतं पोरांचं बघावं लागतं. तुम्ही किती ते एखाद्या वेळेस जावा पण म्हणतील तुम्हाला जॉबला जावा किंवा काहीही करा. पण आम्हाला सगळं व्यवस्थित व्यवस्था करून जावा.
हो ओ ते तर आहे.
मग आपल्याला. सगळ्याच गोष्टी सांभळून घेऊन जाव्या लागेल फक्त ऍडजस्टमेंट करावी लागणार आपल्याला सगळीकडून ऍडजस्ट. मेंट ही आपल. म्हणजे आपली तारांबळ उडणार आहे. तिकडं हिकडं सगळीकडून आपल्याला पळपळ पळावं लागणार आहे. जेन्टस लोकांचं काय. आपल्या नवऱ्या लोकांच काय जॉबला जातात जायच्या आधी व आप ''--'' आपण टिफिन वगैरे सगळ्याच गोष्टी बनवून देतो. जाऊन आल्यावर आल्यावर. चहाचा हातात कप देतो चहा घेतात टिव्ही चा टीव्ही बघतात. पण आपलं काय जॉबवरून आल्यावर सुद्धा आपल्याला किचन मध्ये उभं राहायचंय.
हो आणि तेवढं कॅपेसिटी नसते तिथे पण दिवसभर काम करायचं. च आणि घरी येऊन परत सर्वांकरता स जेवण बनवायचं. जीत त्याकरता तेवढं स्टॅमिना पण लागतं आणि तिचं मग. स्वतःकडे लक्ष द्यायचं राहून जातं मग.
मग नाही ते विकार चालू होतात.
हो आणि वयाची चाळीस उलटत नाही तर मग. कंबर दुखी आणि शरीरातलं कॅल्शियम कमी होणं या सगळ्या गोष्टी अ.
हो हो हो, चालू होतात काय ना काय विकार चालू होतात मग झालं. ना इकडचं ना तिकडचं अर्ध्या वेळतच आपण. म्हातार झालो असं समजायचं मग काय करणार आहे.
एकीकडे म्हणजे कसं आपण एकीकडे पैसे कमवायचे आणि दुसरीकडे मग दवाखाना मागे लागतो. त बघा हॉस्पिटल ते हो तस. ह
जेवढं कमवत आहे त्यात समाधान माणूस समाधानी असण गरजेचं आहे. अ किती कमवताय काय कमवताय त्या गोष्टीला महत्त्व नाही थोडक्यात सुद्धा कर. कितीतरी लोक समाधानी आहेत आणि लोकांकडे आफाट पैसा आहेत ते लोक पण रडत आहेत.
हो आणि लोकांच्या अपेक्षा पण आजकाल खूप वाढल्या आहे ना म्हणजे जेवढा आहे त्यात ते समाधानी राहू शकत नाही आजकाल असं झालंय.
हो हो हो समाधानी नाहीये किती पैसा असला
कमीच पडत हो. आजकाल आपण लग्न पद्धती लग्न पद्ती ती पण बघितलं तर त्यात पण तेच आहे. आजकालच्या मुलींच्या अपेक्षा पण एवढ्या वाढल्या आहे की त्यांना शेतकरी मुलगा नको. होय सर्व जॉब नोकरीवालेच पाहिजे आणि मोठे मोठे बिझनेस करणारे पाहिजे.
हो ते तर आहेच पण शेतकरी पोरांचं मग लग्न कसं होणार? पुढं शेत शेत शेती करण्यासाठी शेतकरी भेटणार नाही. त्यासाठी सुद्धा आपल्याला रोबोट किंवा अशे मशनरी आणून लावावे लागतील मग तेव्हा आपल्याला धा धान्य भेटेल खाण्यासाठी नाहीतर काय आहे मग आणखीन काय मॅडम.
गरीब परिस्थिती मुलीवाल्याच असून सुद्धा तेल करून मुली द्यायला तयार होत नाही.
नाही नाही नाही.
हो का नाही बघा.
ठेव का मॅडम?
हो ह तुम्ही विचार तुमचे खूप चांगले आहेत तुम्ही खरंच खूप चांगलं
हो तुम्ही पण खूप छान बोललात तुमचे पण विचार खूप चांगलेत. मॅडम ठेव का?